हॅलो हॅलो हा यती
त
येतय कुठ हाईस.
घरी हाय.
का?
काय नाय
टीव्ही बघतीयास.
हो कुठं हायस?
अंडी आणाया जतोयं.
अच्छा ठीक आहे. जेवलाच का?
नाहीय.
हम. शाळा चालू झाल्या?
हां.
हो. ठीक आहे. आणि काय? बारावीला आहेसं हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो! हॅलो!
उच.
हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हो.
हॅलो!
हॅलो! बोल की.
हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो! आवाज येतो काय?
आवाज येत नव्हता कुठे गेलेली?
येतं कि मला.
मला येत नव्हता.
तुला रेंजचा प्रॉब्लेम असेेल.
ह.
त. ठी ह हो